हॅलो.
हां परत कसा लागला कॉल हा बरोबर बरोबर हां हां हां तुमचे किती झाले मग कॉल
म्हणजे आता तरी किती अकरा बारा झाले असते
अकरा बारा फक्त लवकर करा आज प आज म्हणजे संपणार आहेत वाट
पंधरा हा तेच ना किती पाहिजे ना ते किती करायचे टार्गेट
तीस एकशे ऐंशी एकशे ऐंशी मिनटं कंप्लीट व्हायला पाहिजेत एकशे ऐंशी म्हणजे आता किती हां म्हणजे अठरा कॉल
ह ह ह ह नाही माझ्या सहश्याची पुढं गेलंय अ सहाशे पुढे झालेले आहेत ना
काय बोलता सशेच्या पुढे
हा अस कायत र हो ना जिथे
तुमचे किती? नाय तुमचे कॉल किती झालेत सांगा.
मी नाही सांगता येणार मला ते बघावं लागले मी चेक नाही केलेलं ते पंधरा एक झाले आहेत
पधरा नाम किती आता एक कॉल दहा मिनटं बरोबर दहा मिनटं बोललात काय पण
हो
आत्ता हां बरोबर बोललात ना मग सगळे कॉल दहा मिनटं बोललात
हो
हां हां हां मग किती शंभर मिनटं बरोबर दहा कॉलचे शंभर मिनटांनी पाच म्हणजे दीडशे दीडशे म्हणज दीडशे हे मिनटं झालेत तसं माझं आहेत ना
कितीतरी मिनटं झालेय सहाशेच्या पुढं गेलेलं
सहाशे मिनटं नाही होणार एकशे ऐंशी मिनटं लिमिट आहे
अच्छा अच्छा ह ह ते एवढं समजत नाही करायचं म्हणून करतोय
हा नाही तेच आणि आहे ना माझं तर होत तच नाही म्हणजे माझे दहा कॉल असेच गेलेत झिरो सेकंडचे
अच्छा अच्छा
कोणाला हा तर माझे मला वाटते माझे नाही झाले ते एकशे ऐंशी मिनट कंम्प्लीट असे
कारण दहा कॉल माझे फुकट गेलेत म्हणजे शंभर मिनटं फुकटच गेलीत माझी
मग आम्ही पण तेच केलं ना मग ते कोणी कॉलच नव्हतं उचलत कोणी काहीच करत नव्हतं इश्यू प्रॉब्लेम हम्म
हा मग तेच तर असेच होते
हम्म हम् हम्
मग बाकी काय बोलता काय नाही तेच आता
अजून तुला काय आवड आहे कशात
काय बोलता
आवड कशामध्ये अजून तुला
काय नाही असंच नवीन रेसिपी ट्राय करायला आवडतं अजून अ पण मम्मी माझी देत नाही मी घाण करते हो ना खूप पण मी स्वतःची म्हणजे मम्मी देत नाही मला करायला
अच्छा अच्छा
हा पण मी करते.
कुठ पण असत. मग तुला?
म्हणजे आता मी साफसफाईची आवड आहे पण मी जास्त नाही करत हे.
अच्छा.
मम्मी हसते माझी
का ग काम नाही करत म्हणुन
साफसफाई तुम्ही विचारलात ना साफसफाईची आवड आहे का तर ती मी बोलल ना आहे थोडी थोडी तर ही बोलते. हम् अशी करते मान हालवती आहे. नाही मम्मी तिकडे आहे हा आत्ताच भांडी घासली तिने
हा हा हा.
हा हा.
बाकी अजून कशात काय काय आवडत अजून
ह हा. अजून मी पार्लरचा पण कोर्स केलाय गोड मध्ये रसगुल्ला गुलाब मी गोड जास्त खाते त्यामुळे माझी तब्येत झाली आहे.
हो का?
हा आणि दोन वर्ष घरीच होते ना त्या मुळे पण खायच झोपायच. झोपायच प्यायच असच चालू असायच खाल की लगेच झोप यायची मग झोपायची घरीच होते दोन वर्षे म्हणजे त्यांच्यात आपले सरपंच आहेत ना त्यांना रिझ्यूम दिलेलं मी कधीचं तर ते काय बोलत. म्हणजे ते बोलतात दिलय दिलय असंच करतात. आणि दोन वर्ष झाली मला लावलीच नाही आणि फक्त ओटिंग घ्यायला फक्त ओट असला ना तर घरी येतात.
अच्छा अच्छा नाही मग तुझ तुझ बघायचना यात. असं कोणी करत नाही ग.
हा नाही पण ते हा माहिती आहे हा तेच पण ते वैशेला लागतो ना म्हणजे ओ ओलखचे लागते. ना जॉबला लावायला असं आपण डायरेक्ट नाही लागू शकत.
असं काही नाही जिथं पैसा दिला तर बरोबर लागतो माणूस
हा पण ते कस आता आमच. म्हणजे गाववाल्यांची ओळख असते ना मग ते घेतात. मग तुम्ही सनाला कोण? मग मला आत्ता मामानी लावलं माझ्या
शेवटी मामाच आले ना सरपंच नाही आला ना.
नाही ते फक्त पैसे खायला म्हणजे त्यांना ओट करा ओट. ओटींग असली की दाराशी येतात आपल्या पाया हात त्या दिवशी पाया पण पडतील आपल्या
हो मग आता पडतात का पाय आता मी कोणी पाय पडणार आता पाच वर्षानी बाय पड.
नाहीत काय?
शना काही अर्थच नाही राला
हो तेच तर मग तुमच्या इकडे काय असं बघण्यासारखं.
आमची इकडे तुला माहित असेल ना त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर सोमेश. गोदावरी नदी रामकुंड ह. पांडोलेन इकडं,
मग तुम्हाला हां, मग तुम्हाला अशी मवी मूवी वगैरे बघायला आवडते.
मुवीला कोणी घेऊनच जात नाही.
नाही जात.
हम्‌. काका काकाला नाही कसलीच आवड. नाही. लग्नांच्या आधी गेलं सगळ हाऊस, आता नाही आमचं लव्ह मॅरेज आहे ना.
काय बोलता?
लव्ह मॅरेज होतं ना आमचं.
हा हा हा.. मस्.
हम् हम्.
मग तुम्ही, हां, मग घरी वगैरे बघत असल ना, टीव्ही वर.
हो, एवढं नाही टीव्हीचे पण आवड, आपलं काम भलं मी आपलं हे, ब्लाऊज वगैरे पण शिवते ना, पिकोफॉल कर ते म्हणजे, हॅडवर्किंग वगैरे, आरी वर्क वगैरे पार्लर,
हा हा, करता सर्व हा हा हा..
ट्रेनिंग पण घेते, लेडीज ची.
कसली आरी वर्क वगैरे,
हो हो, सगळं सगळं कापडी पिशवी आता, एक कुंभ मेळ्यासाठी आमचं. नगर परिषद मधून चालू आहे ना. ट्रेनिंग वगैरे, गटांच्या लेडीज ला, शिकवायचे काम.
हो हो, बरोबर.
तेच्यात ट्रेनर म्हणून माझी निवड झाली ना, आमच्या इथे.
हा काय? मग तुम्हाला जॉब भेटला.
हो, मग माझ त्याचंच सिलेक्शन झालं, मग त्यांनी मला ऑफर समोरून मला संधी आली. मॅडम तुम्ही, आमच्या सोबत आमच्या टीम बरोबर काम कराल कां? मग मी म्हंटलं मी घरच्यांना विचारते. आणि माझं शिक्षण फक्त दहावी झालेलं आहे.
दहावी झाले हा, मग परमिशन दिली काय?
हो, दिली परमिशन हां. मग काही लेडीजचंच काम आहे ना,
हो हो, बरोबर.
मग आता तिथं गेल्यावर नगरपरिषद मध्ये, बँकेच काम, परत आपलं तिकडून शासनाकडून येतं ना. आम्ही महाराष्ट्र शासनची कामं करतो ना. केंद्र सरकार, राज्य सरकार त्यांची काम करतो ना.
हो हो, बरोबर बरोबर.
पालिकेमध्ये असं, गेलं लक लागून मग असं.
आ.. सिरियल वगैरे बघत असाल ना.
हो, सिरियल बघते सगळं सिरियल बघते.
हां.
तू ही मेरा मितवा, मस्त सिरियल आहे ना ती. हो..
कुठे स्टार प्रवाह ला लागते.
हो हो, स्टार स्टार प्रवाह तेच्यावरचं.
मी आधी बघायचे ये, पण आमच्या इथे ना. अं.. वायफाय आला, वायफाय म्हणजे कॅमेरा ये आमच्या इथे हां, तर त्यासाठी वाय त्यांना मगं, मग ते दोन्ही कसं करणारं रिचार्ज प्लस ह्याला. वायफायला रिचार्ज, मग त्या म्ही स सेटटप बॉक्स बंदच केला मग आता न हेच वायफायलाच रिचार्ज करतो. हा डिश होती आमच्या इथे हा.
अच्छा अच्छा.
डिश होती हो.
हम्म हम् हम् आता कोणी ते डिश वगैरे वापरत काय म्हणता
नाही डिश आहे. डिश आहे तिथे वरतीच नाही तुम्ही असं विमानाने वगैरे प्रवास केल्यात.
नाही आमची इथे स्वतः आमची इथे लढाई विमानं बनतात.
हा.
हम्म ओझरलं विमान तळे ना हे लढाई विमान एअरफोर्स. आणि एच एल इथच आहे ना आमची इथे कंपनी.
हां हां हां हां मग तुमच्यापासून किती लांब आहे.
आमच्या इथून म्हणजे जवळच ये क्चुली इथे. आतमध्ये विमान तर थोडस लांब आहे पण याछला मी चलच्या झिर्यामध्ये राहतो आम्ही.
हां हां हां बरोबर मग तुमच च माहेर कोण कोणतं.
म इथच ओझरमध्येध्येच राहत होते आणि ते पण ओझरमध्येध्येच राहतात म्हणजे आम्ही प्रॉपर इथले जाधवेत ओझर.
हां हां हां बरोबर.
हम्.
हां तेच मग मी आता नाही. मी क मी हा हा हा हो हो हो.
गुगल वर वगैरे.
हा चालेल मग येई ना.
हा ये मग.
आहा.
तुझे फ्रेंड सर्कल बरोबर नाही फिरत का तू.
स फिरते पण आता सगले कशे जॉबला जातात ना त्यामुळे मग
हम्म हम्म अहा तुला परमिशन पण नाही ना घरात
हा हो तेच तर हा चालेल मग. काय बोलता थांबा मी करते तुम्हाला कॉल आत्ता मी तुम्हाला कॉल करते हां.
ओके ओके ठीक आहे चालेल.
हो हां चालेल हां.
बाय.
हां बाय.